हॅलो
हॅलो हा बोलकी.
ऐकू याल का नई?
हा यालय यालय आवाज पहिलज रु तटला.
हा हा.
हम्म. हा यायलाय की आता यायला.
हम्म.
काय करालीस.
बसलं बग.
अ हा जेवण वगैरे झालं क नई?
नाइ अजून व्हायचंय बग जावु
माज आता सगळं आवरलं आताजेवायचं.
हम्म. आणि काय मग?
णि काय नई हाय रोजचच चालू.
हम्म.
आवरायचं करायचं.
हम्म आला काय नही अडीच वाजता दोन वाजता तु.
हा आता तो थोड्या वेळान इन की बघायचं. इथ लावायचं नंतर ना ड्रायव्हर माला फोन त्यांचा येतोय नाही.
हम्म हम्म.
हम्म हम्म सांगतात तवा.
हम्म हम्म.
बाकी काय म्हणतीस आ सगळं चालुय निवांत.
अम्म तिकड आलेच का नाहीत म वारकरी राहयला असता अजून.
वारकरी इकडं थोड आल्यात पलीकडं मंगआणि ते ते ग एक मट पण हाय त्या मटात पण भरपूर आलेत तिथ पण भरलय.
हम्म.
अम्म तिथ भरपूर आल्यात वारकरी यावेळेस आमच्या इथे भुत तेक नाही वाढते येणार कारण ते तिकडे पहिलीकडे अजून एक प्लॉट हाय. म तिकडची सगळी साफसफाई करून तिथ मोठ्ठ मोठ्ठी जागा हाय नी. ती म तिथ सगळं साफसफाई करून तिथं मोठ टेंट मारणार. कारण त्यांच्या दोन गाड्या असत्यात मग अ ही इतरांना कशे तीथ राहायचं म्हणात्यात म बाळायच आणि हित कोणतरी दुसरी होत्यातच.
हम्म हम्म हम्म.
ह्या वेळेस गर्दी पण भरपूर अय.
होय ते ते ब अ. काय ते कुटन आलेलीत ग ती सांगितलेले.
कोण?
अ ते ग तू तू सांगितली नव्हतीस वय ते कुटन बाहेरच देशात ना? फॉरेनर ते वारकरी अम्म
हम्म त्यांची ग्लोबल वारी ते ती पण हाय की याय लागलेत. ती पण ते हाय ते आपल्या आळंदीतन आल्यात कण त्यांच्यासोबतच याय लागल्या.
हम्म हम्म.
हम्म.
हम्म
त्यांच्यासोबतच येणार ते पण मग काय आहात. वारीच्याच गरब गडबडीत चालू होता. हम्म. तू गेला टाई मला बिग बॉस बघितली ती गेल्या वर्षी.
ते ना‌ बसूया नाही
नाही बघितलीस त्याच्यामध्ये पण कणी एक हे होतं
फाॅरेनस.
नाही- नाही फॉरेनर नाही.
हम्म
असं काहीतरी पण अ म्हणजे त्याचं नाव पण आठवते आळंदीतलंच.
हा- हा -हा- हा आटवलं आटवलं काय नाव आहे तेझा माहिती काय? हा..
हा ते पण आळंदी हेंची वारी येत्या ज्ञानोबा माऊलींची. सोबतच येतेत तेच्या.
हम्म -हम्म- हम्म
आ. हा
हा-हा- हा
काय ते मी पण ते मधी व्हिडिओ आता इंस्टाग्रामला त्याच्यामध्ये बघितल.
हम्म
आ ती पण येत्यात मला पण माहित नव्हतं मी हेंना विचारल म्हणली ते येत्यात म्हणून.
हम्म -हम्म
हम्म गर्दी तर लई हाय इकडं ह्यावेळेस वारीचे सगळी लोक वगैरे आल्यात. चालू आय बघायचं.
होय आता गर्दी होणार.
हम्म गर्दी आता होणार भरपूर गर्दी होणार.
लंत काय?
काय ते?
पाळणे तेन आल्यात काय तिकडं?
पाळणे आता इथं हिसबावित पण आल्यात.
हम्म
अ हा म्हणजे इथ पण आल्यात आणि गावात पण आहेत.
हा असू दे असू दे काय प्रॉब्लेम नाही.
ईथाच हाईनी ते.
हम्म
हा मग तिथं पण आहेत आणि गावात पण आल्यात ती पण वेगळी आहेत मग पहिल्यांदा इथं पण भरल्या म्हणाल्यात वारी.
हम्म -हम्म- हम्म
हम्म बघायचं, व्हय.
हम्म
ह्या वेळेस बघायचं आता सगळी आता नेहमी लोक इथं पण जमा होणार.
हम्म, मग फोटोशूटचं थीम बघितलीस का नाहीस?
बघितलो की फोटोशूटच तया -दोघ करायचंय दोघांचं. बघायच बाकी आता सगळी आलीत कनी मग त्यांच्यातलं एक- एक-एक सामान गोळा करायचं. ते कसं भर भरपूर त्यांच घेऊन येतात नि टाळ, मृदुंग, विना, चिपळ्या.
हम्म
ते -ते साहित्य आपल्या तिथंच त्यांच्या पशीच मिळतंय असं आणायला गेलं तर लय महाग पडतय.
होय ते पण हाय.
हम्म आणि इथं मेन गावात म्हणलं की कसं इथ जरा जास्तच महाग असतय.
हम्म -हम्म -हम्म त्यांच ते लय दिवसांपासन असेल त्यांच्याकडे ते.
होय ते कसं आता- आता हितच येत होतित कने, त्या वारकऱ्यांना किमान वीस वर्ष झाली ते हित आहेत.
हम्म हम्म.
हा हा वीस वर्ष झाल ते हितच येतात पहिल्यापासून.
हम्म
किती वयस्कर लोक येतात पंच्याहत्तर, साठ वर्षाची तर म्हातारी सुद्धा येतात.
हम्म हम्म
चालत करत येत्यात ती.
हम्म हम्म
हम्म वयस्कर लोक ई
ड धावपळ सकाळी लवकर आवरून आणि त्याचा आवरायला पाहिजे कि.
त्याच आवरायचं ते सगळं आज तयारी करून ठेवायचं उद्या स्कूल किती वाजता आहे बघायचं टायमिंग जाऊन आता मला पण जावं लागणार सोडायला. हम्म कारण तिथं दोन मिनिट होय कारण तिथ थांबायला पाहिजे की. हेला तिथं कस आ अचानक समज काय सुटलं काय केलं बघायला पाहिज की.
मग ते शाळेतली बघत नाहीत होय.
एवढं लक्ष देत नाहीत.
हम्म हम्म
त्यांना कसं प्रत्येक स्कूलला एक एकच टीचर हाय. नाही तर बघायचं पुढच्या वर्षी चेंज करायचं चाललंय.
कारण प्रत्येक शाळेत कसं मुलांकड लक्ष तरी देतातच की
देतात आता पण देतात पण कसं नाही काय मण एक ऐकत नाही. स्वतः ते तिथं जाऊन सोडलं केलं जरा बरं वाटतयं ग. आपल्या समोर ते हे होतय नि. तिथं ते काय काय काय ते अजून सांगतात करात मग तिथ आपल्याला अर्जंट काय असेल तर तिथल्या तिथं हे करत्यात अडजेस्ट करता येत तीथून ते इथपर्यंत तिथं मंदिर आहे विठ्ठल मंदिर तिथंपर्यंतच येत्यात.
हम्म हम्म हम्म
हम्म
हो
बघायचं तर उद्या सांग तिथं काय काय ते ते स्कूलचा मेसेज ते येतात नाही मग बघायचं आल्यावर सांगतील.
हम्म चालतय की.
हम्म बाकी वारीची गर्दी तिकड पण असल की.
खर काय आता इकडून निघाली की वारी.
नाही शाळेचे दिंडी वगैरे
होय आता ते असणार की अजून तर कोण दिसायला नाही जातेल तेन.
हा हा हा लहान मुलांच तेन भारी वाटतयं.
हम्म
मग त्या बस
आणि काय मग तू जेवलीस.
माझं जेवण वगैरे झालं मघाशी मी आता हे इथ आली जे ते तिकड पण भरपूर गर्दी बाहेर गेलेत क नाही कुठनं पूर्ण रस्ते पॅक झाल्यात.
हम्म
व्हय यायला वाटच नाही असं झालंय. पण पोलिसांचा बंदोबस्त पण ह्यावेळेस कडक काय.
कडं काय?
कडक हाय, पोलिसांचा बंदोबस्त.
तेच की कडक काय.
हा, गेल्या वेळेस कसं गाड्या जरा सोडत होते, ते त्यावेेळेस गाड्या पण सोडत नाही.
यावेेळेस काय स्टॉल लावली नाही काय दिदीनं?
आहे की स्टॉल ते, नाय नाय ती तिच काहीतरी झालय बघायचं आता.
हा हा
हम्म. त्यांचं त्यांचं चाललाय विष ते बरंयच, मग काय करत ते?
म हम्म
हम्म, त ह्यावेळीस स्टॉल तर हिथं भरपूर स्टॉल आहेत बघ.
हम्म, जेवणाचं टायमिंग बदललं का काय? दोन वाजले की.
होय, ते कसं पहिला कसं होतं म म्हणजे सुरुवाती सुरुवातीला जरा नुसता हे होतं नाय खाऊ होता नाय. आता जरा बदललंय‌.
हम्म हम्म
हम्म, जसं जसं एज वाढल तसं तसं जरा बदला लागलोय नि.
हम्म हम्म हम्म
पहिल्या सुरुवातीचं बदललं की मग नंतरच पण बदलायला पाहिजे, सुरुवातीलाच पहिल्या पहिल्याच टाईमिंगला लेट न व्हायला लागलंय तिच, त्यामुळं मग जरा जरा पुढं पु पुढं जायलय टाईम.
हम्म हम्म
हम्म
आणि काय नाही, आता बघायचं आला की शाळतनं मग त्याला पिक्चर लावून द्यायला पाहिजे.
हम्म
कार्टूनचं त्याला लय आवडतंय. कृष्णाचं बघायला, त्याचं सांगायचं स्टोरी रात्री झोपताना स्टोऱ्या सांगायचं. आता वारीची तयारी पण चालू झाल्या. त्याची, अ गाणी वगैरे ठरवून डान्स चालू आहे. त्याचं तेच एकटाच, शाळेत वगैरे काही शिकवत नाहीत. अन त्याची इच्छा म्हणून चालू आहे त्याचं.
हम्म, चांगला आहे की.
हम्म हम्म, पुढं जाऊन परत गॅद्रिंग वगैरे असतेच कि, आता जानेव जानेवारी मध्ये.
हम्म, असतंय की.
हा मग तो आपण बघायचं.
हम्म हम्म
बाकी?
हम्म, ठेऊ काय मग? झालंय आता टायम.
हा चालेल, हो चालेल चालेल.